कळालय का कसय ते? माझीच ना चमचा रीता आवाज बदललाय की तिचा तु जा
व्हय
ते जरा मला कोण दुसरच बोलायलय अस वाटलं हा आता असच कॉलवर का नई. की म्हणे एक दोन तिन मिनट बोललीस आणि कनी कॉल म्हणजे कोन लावत आपल्यालाच तेनिच कट करायच. येणारा जाणारा ते ऐन्ड कॉल असतो. तु विचार ते म ते एन्ड कॉल म्हंटलीस का नइ त्याच्यानंतरन हो मिच आहे म्हणजे आपण कॉलवर काय काय बोललो कस?
ते एन्ड म्हणजे एक मिनिट झाल्यानंतर एन्ड दाबीती काय एन्ड
या आपण कधी करल तेव्हा ते एन्ड होतय एकेकांच ते लवकर म्हणजे एक सेंक एक मिनिट बोलल आणि कट केल तरी तो फोमेले एक एक जणांना दहा मिनिट बरोबर बोलायला लागायला आणि मग कॉल कर करायचा आणि त्याच्यानंतर ना फॉम अस यायल्यात
हा हा चालतय.
ज्या ग्रुप मध्ये कोण? केलं नाही
करलेत की भक्ती आणि प्रीतीने एक कॉल करत वाटतं जा आणि मी अजून कोणाला गेलो नाही. गमा
अगं तुम्ही तिथल्या तिथं आरामात नाही ग दहा मिनटं कुठलं तर एक तो हा आमच्या दिदीचं केल तो दोन मिनिटं हा दोन का अडीच मिनिटं झालतं.
असं सांगू नकोस आपण त्या हिच्यावरच आहे बाळ
हे कॉल रेकॉर्ड होतात
व्हय असं व्हय बाळा ए आय ऍप तयार करालात बाळा त्यांनी
ह्म्म आम्ही असच बोलायलाच पाहिजे असं आम्ही काय असं केलं नाही बाई.
म्हणजे ए बाई सोडकीे व्हालात ते बघ
तेच म्हाणालोय
एकदा टास्क कंप्लीट करायचं आणि टाक
तेच आहे सोड काय मला पण तू कधी करणार आहे.
काय आता करतो की तुला ही करतो पहिला, मग त्यानंतर अनेकदा तुलाच करतो म्हणजे दोन होत्यात.
मग तसं एकच-एकच मी एकदाच तो मी तुला पाच वेळा केला नसतो काय
अगं नाही बाळ अ प्रीतीदिदी ने
नाही गं पाचच करायचे आहेत हे पाच झाल्यानंतर न पुढचं यायला ते बघायला पाहिजे अ काय वाईट आहे, तीस-तीस कॉल आलकी एका कॉलला शंभर रुपये हा पाच कॉल केले की पाचशे मग दोन हजार रुपये मिळणार हे तर मला माहिती होतं म्हणजे वीस कॉलला.
मला तीस पर्यंत कॉलयेत बाई......
हा मग तेच की मग तीस कॉल असले की तीन हजार असते. एका कॉल ला शंभर रुपये म्हणल्यात. आणि जर म्हणजे आपण कमी वेळ बोललो काय काही तरी हे एक तर आपण मिस्टेक केलो, तर ऐंशी रुपये बस ते असं म्हटल्यात ते आता व्यवस्थित चेक करायला पाहिजे. आगं मी पा आत तुम्ही सबमिट केल्यानंतरन मला कळणार पाच टास्क च किती येणार पेमेंट ते
अस हो हा हं हम्म आणि हे ऐक की मी काय मनायले कॉलेज बघितले
कॉलेज अ इथच हाय गावाकडच काय कॉलेज बघू सांग. कोल्हा
मला तर काय कल--बघा ना बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही. आता डि के टी चं च राहिलं बाळा. काय बाई विषय हार्ड हाय.
होय तुला कोण सांगितलं? ती रत्ना काय म्हणली ग? व्ही पी आय च?
हा व्हि पी आय पण असल सोड चांगलं. तस काय नाही.
आला ना
खरं मला आणि एकदा द्किती की किती असं हे व्हायलय आता तर आम्ही सगळी भेट
हं आ
तर भक्ती तर डी कितला घेणार नाही ये प्रीती पण नाही प्रीत
त्यात काय
व्हय
ये जरा आन ग
आणि स्टेफी ला काय कमीच मार्क स्टेफी ला काय कमीच मार्क म्हणून ती काय बघना जर भेटलं तर ठीक नाही तर गॅप म टाकणार य ती
मी बी आस करणार आहे व्हय.
ते मॅनेजमेंट कोटातन दिल आस वाटतय ग मला.
कोण? मॅनेजमेंट कोटातनं फी भराय नको व्हय ग
तेना काय कमी हाय थांब थांब तू कट करू नकोस थांब मी करतो.
हा आणि त हा पाच महिनं झाल्यात कि नाही मी
हा एक थोड्या वेळान लाव मि तुझा फॉम भरतो. पहिला, आता मी हा कॉल कट केलो का नाही मला एक फॉम येतोच ग तुम्ही दोघी किती वेळ बोलासा, तुमच्या दोघीनच्या मध्ये बोलताना कुणाचं दुस त्यांचा आवाजाचा त्रास होत होता काय? आसलं ग त्यांनी क्वेशन कसले विचारतात.
मला त्रास व्हयालाय बग
तसच आणा. म्हण तू लय शानी आहेस. थांब ठेवतो नंतर लाव नंतरन
हा पाच मिनिटांन लावू?
तू थांब ह